हॅलो.
हा बोल.
हा बोल काय कलस
काय नाही ब बसलेय बघ निवांत
तय का आला तय कामला खला
कामच नाहीय आहे अगं. काय?
आमची काम संप ना त बघ.
होय आमला अस फोन आलाय क आता मारका फोन आहे आता त्याला लाव जा.
आता तुला वहिनी आली अंजली तू काय म्हणे वानतच
कोलचाल कोलाल तगदणारता.
ते नाही तुला वहिणी आल्या म्हंटलं तू काय निवनता आता
हम् व बेनी वानत-
मग म बादाा आहे पहा टोमॅटो हे बारीक चिर ना कांदा सगळा लाांगडाची सोपा होते बरा बरा बरा काट्याला बरक हम्म हम्म.
हम्.
हॅलो हॅलो. हॅलो, कुठं काय गेलतिसं गं?
आं?
कुठे गेलतीस? आयकूच येईना झालं.
कुठं नाही ग दुसरा कॉल लावत तिला काय व्यस्त दाखवायला राहुदे म्हणल.
हम्म हम्म हम्म हम्म.
चालू राहुदे की फोन, काय होत नाही.
अगं होय, माझा मला पण कॉल आलाय नव. कट केलत ते हे
नाही कॉलवर आहे की नाही बोललं नाही तरी चालतय. अगं फक्त दोन मिनिटं चालू ठेवलं तरी चालतय अगं. तसं काही नाही विषय.
चिर मसाला कराला नाही अगं बनवाले नव्ह. तेच की काम करते, करते की केव्हाच मी.
काय बनवायलास ग आज?
आज नॉनव्हेज आहेव आमच्याकडे. तुमच्यात खात नाही?
आमच्यात नॉनव्हेज नाही खात बाई.
मेन का तुम्ही म्हणजे तुझ्या चालत नाही काय?
कष्ट आहे ना, त्यामुळे नाय चालत. कर कर काम करत करत
बोलाले. तेच म्हणाले मम्मी जा भाईर मी करतो. म्हटलं नाही असं काही नाही बोलत बोलत करतो की.
काय चालू ठेव लते बोलल नाही तर चालतय. की काय कॉलवर बोलावं असं काही नाही.
अ इन लवर बाहेरी असल न काय काम? कराय लागत नाही निवांत आपलं. त्या
गेला की तिकडं.
तिकडं आहेत? तिकडं का गेल्यात? म्हणजे जॉबला गेल्यात काय?
नाही दादा नाही का जॉबला तिकड, त्या मग तिकडच गेल्या ग.
होय?
होय.
माहित नव्हत मला काय. कधी तर येतात व्हय, तीने? हा काय जॉब करते तुम क दादा
ते गोल्डवर मार्किंग टेस्टिंग आहे गं.
होय? हं हं. तू पण जॉब लागल्यावर मग काय बाई लांबच.
मला पण पल्लवीचा यालता ग फोन.
होय?
हम्म म्हणजे ती तू केलीस पहिला मग तिनं केली. म तिचा वेस्त लागला तोपर्यंत तूझा आला. आता तूला व केलाय तर तीजा आला. नाही अगं सांगालोय. न्हव वेस्त लागला. तिजा. आन तूझा आला. तूजा यालाय असं व्हायलय.
मॅसेज करून सांग की बाई तीला वाटलस्तर तर मग
ह नको असू दे बोल. तुमचं जेवण आवरलं. कोण करतय तू जेवण करतीस का मम्मी करतिया?
होय.
हं कर.
मम्मी बघ ग. बास काय मी पाच मिनिटाशिवाय बोलाय नाही बाई ना, मला सृष्टी सोबत पण तेवढंच बोललेलो.
काय झालं?
पाच मिनिटाच्या वर बोलाय नाही ग.
होय चालतंय पाच मिनटं पण.
हम्म तेवढंच की,
आता पाच मिनट झालं की कॉल कट करते घे.
हम्म.
बघतो लावून म्हणूनस
हं कधी होणार ग अंजली तीस कॉल?
बग की, बाई तीस नाही करायचं बा पंधराच तेवढं करायचं आणि सोडायचं.
तीस करायचेहायत ग. मगच टास्क कम्प्लीट होणाराय.
ओ आणि सात दिवसाच्या अगोदर करायच ते पण आणि
टास्क किती दिवस हाईत म
झालं की किती बरं बुधवारी काहीतरी आलाय वाटत. टास्क ते
होय.
हम्म बुधवारी आलाय.
मला तर चारच दिवस नाही, दोन चार दिवस झाले येऊन, म्हणजे अजून तीन दिवस आहेत.
झालं मी करा लागलोय मी पण
ऐका
नको वाटते करायला
असू दे आपण कधी बोलाय नाही वर्षाच एकदमच बोलून घेऊया.
होय होय आता कुठ ॲडमीशन घेशी वतो तेज्यावर
कॉलेज सुरू झालं, की टाईम भेटत नाही ग
बरोबरय अभ्यास आणि
आता होऊ दे एवढं मग मी कर काय?
कट करू काय मग?
असूदे की थांबलं अं असूदे, थांब हे सहा झाल्यावर कर हा काय? हॅलो...
हा बोल
सहा झाल्यावर कर
हा चालतय करतो
आई ग कांदा चिरलो डोळ्यातन पाणी आले ब
आगं ग बाई कांदा चिरल्या तरी कुठं दिसलं नाही रे बाबा? ये इथ बसलेलं बघ आमच्या इथं कुठे गेलं? बघ कधी बसलेलं आता एक पाच दहा मिनिटं झालं बसलेलो.
चालते मी करू
ह हा कर कर हा